हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज येते ना ते हॅलो हा काय करायलाय हा आता येते का बघा
के पाात्रच की
हा हा हा झाला का नाही स्वयंपाक काय नाही बघा बसले स्वयंपाक आवरले हा हा तेच माझा पण आवरला म्हटल कॉल करून बघू काय करायलाय
हा
हम्म तब्येत काय म्हणते
मजात स बागली ना त्याच्यामुळे उशीर झाला सैनबागाला ते सिवणकाम करत होती ना त्याच्यामुळे मग हो साडे नऊ नऊ पर्यंत तर जेवतो आम्ही साडे नऊ ला जे मुलगा येतो मग जेवायला बसतो
हा हा हां
तोपर्यंत शिवन काम केलं. मग लेट लागले थोडं. हा
हा हा हा चालेल. मग ते लेट नाही जेवतय म्हटल्यावर आता काय पावसाचं टायमिंग आहे. काय नाही आता स्वयंपाक आवरले माझा पण, आमच्यात पण तस अजून येणार आहेत. मग आल्यानंतर मग सगळेच बसायचं. यायच्या अगोदर जरा आवरून बसायचं. म्हणजे आल्यानंतर लगेच गरम गरम वाढता येते नाही.
हो गरम गरम वाढता येत.
हा हा मग पावसामध्ये कस जरा गरम चालते. असं उन्हाळ्यामध्ये नाही चालत. हा तेच की. हा येतोय की. आज जरा होता बऱ्यापैकी. दिवसभर थोडा बारीक बारीक. त्यानंतर काळ हा काल जरा होता थोडा
हा हा
त्यानंतर का नाही. काल सकाळ सकाळी होता. काल सकाळी. परवा सकाळी. पहाटे पहाटे. त्यानंतर काय मग नहीच आहे. आज जरा एकदम किंचित असं थोडं पडल्यासारखं नाही तर नाहीच मग दिवसभर.
हा हा
हम्म
नाही आमच्याकडे आज तर काहीच नाही. हा आमच्याकडे सकाळी दुपारी होत चांगलं ऊन. नंतर मग थोडासा पाऊस पडला काही ठिकाणी. काही ठिकाणी नव्हताच.
हा हे कसं इकडेच चालू आहे आता. आणि त्यामुळ कसं चालू झालंय वातावरण पण व्यवस्थित नाही जरा ढगाळ पाऊस एकदमच ऊन, त्यामुळे सगळीकडे तब्येत बिघडायला लागलेत बघा.
तेेत आहेच.
हम्म हा भरती चालू आहे हा डॉक्टरांच इनकम चालू आहे.
हो आपलं काही नाही आपल्याच असं हे राहत. हा
ह आता आमच्यात तर सगळे पेशंटच आहेत. पहिला छोटा मुलगा झाला. त्याच कमी झालं तोपर्यंत लगेच मोठ्या मुलगाला झालं. त्याचं झालं तोपर्यंत सासूबाईंना. सासूबाईंचं झालं तोपर्यंत माझ्याकडें आलं. हा आणि कसं आहे वातावरण ह सर्दी ताप झालं की एकाची लागण सर्दी मुळे सगळ्यांना होतच जाते. हम्म मुलगा छोटा दोन दिवस झाला. तो पर्यंत लगेच मोठा झाला. मग लगेच शाळा पण चु कवायची. हा मम्मी तो गेला नाही. मी पण जाणार नाही. ताप आलाय हे आलय. चालूच मग. त्यांच झाल हा मग त्यानंतर आम्ही पॅक त्यांचं कव्हर झालं खरं, त्यांच आवरूपर्यंत आम्हाला बास होती की आम्हाला लोड झालं.
हो ते एकालाला आलं म्हणजे मग घरात सगळ्यांनाच येतो.
सगळ्यांनाच येते होय. मग काय पैसे काय कमी जातात का दवाखान्यात. एकदा सध्या एका टाइमला गेलं तर हजार रुपयाची नोट घेऊनच जायला पाहिजे. हजार रुपये तरी संपतातच. हॅलो हॅलो हा आवाज येतोय ना ताई. हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येते की नाहीे ताई. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो तेई